ॅ हा काय करतेस
काय नाही बसलं
कुढ ऑफिसमध्ये आहेस
हो ऑफिसमध्ये आता वर का आवरलं थोडं मग आता जरा फ्री झाले.
हा हा किती वाजता येत्यास नऊ ला.
एकला लंच ब्रेक होतो म जवळच. घराच्या जवळच बघितलंय ना जेवायला जाते घरी. दोन ला रिटर्न येते सकाळी नऊ ला येते. ते तब्येत बीगडली की काय.
सर्दी झाल्या जाम.
हम्म वातावरणामुळे.
होय वातावरण बिघडलं की ये चालूच. सिझनेबल आहे माझी पण सर्दी तेन. सीझन चेंज झाला किही होती त्याला.
हा कस ते आ. आता म्हणजे आता इतके दिवस उन्हाळ्यात होता ना. मागच्या महिन्यात पण सगळं उन्हाळ्याच्या ठिकाणी पावसाळच्या ठिकाणी उन्हाळा झाला मागच्या महिन्यात
जेवण नाळा होता फर पाऊस पडलेला मे महिन्यात.
हम्म काय सगळ्या ऋतू चक्र बदलतच चाललं. असं वाटतं याला का.
होयच की माणसच आहेत होय मग काय. सगळं प्रदूषण हे ते त्यामुळे सगळं बदललेलं आहे.
तेच तर त्यांना फक्त पाऊस व आ आता पडतो ते दिसतं. च दिसत नाही आपण केलेलं.
नाही नाही. क.
अभ नाही बघ.
हम् किती टास्क कम्प्लीट केले कार्याचे.
माझे ते आत्ताच हे फोन फ्रेंडचे टोटल पंधरा म्हणजे. बाराच्या आसपास झालेत म्हणजे मी बारा जणांना कॉल केले. आणि बाकीच्यानी पण मला केले सोड. पण ते हेच
हाय काय म्हटलीस हो माझे आता दहा झालेत आता बाकीचे करते. आता परवा सेंड झालेयं ना टास्क आणि ते काहीतरी इश्यू पण आलेले ना अँप
हा माझे पण तसेच झालेत अग निम्मे इशूज झालेत. मग तरी पण ते सर मला बोलले ना कंटिन्यू करा म्हणून मी कंटिन्यू करायलयं
होय जेवढं होतील तेवढं करायचंच ना मग
हम्म
इशू आल्यानंतर काय मगं स्टॉपच होतो
कार्याचे पण बेनिफिट्स भरपूर आहेत ना
हो मग काय अस घरी बसल्यावर वर्क. प्रॉम सारखच झालं ना. असं म्हणजे रोजगार नसणाऱ्या स्त्रियांना तेवढंच थोडा थोडीशी फायनान्शियल हेल्प होते.
होय कित्येक तरी महिलांना.
होय ना. आणि स्टुडंट्स पण आहेत अनएज्युकेटेड. स्त्रिया आपण आहेत सगळेच फक्त अ अँड्रॉइड मोबाईल वापरता यायला पाहिजे. फक्त
होय तेच ना माझे तरी मम्मीलाच अजून अँड्रॉइड फोन वापरताच येत नाही.
होय नाहीतर मम्मी पण केली असती.
हो तेच ना तिला येत नाही वापरता आणि ती कधी शिकायच्या भानगडीत पडलेच नाही
माझ्या पण मम्मीला नाही येतं सोड
ते काम म्हणजे आमच्या घरी कसं मम्मी पप् अ पप्पा, दादा मग पप्पा आणि दादांचे दोन्ही फोन असतात ना पण कसं दादा बँकेत कामालाय त्यामुळं तो कामातच असतोय आणि घरी पण पप्पा पण कामानिमित्त बाहेर जात तर मग मम्मीकड असा फोन नसतोय ना
हम्म मग ते पप्पांना आमच्या द्या म्हण त्यांना म्हण मी असतोय की घरात तिला कशाला लागतय त्याला आणि कोण रिचार्ज करणार त्यात रिचार्ज इतके महाग झालेत.
हो रिचार्ज काय थोडे जरा का मी दरवर्षी रेट वाढत असत
आणि त्यात आता तर सगळ्यांना अनलिमिटेड डेटा ची सवय लागली ना
होय होय होय आमच्यात तर आता चार पाच मोबाईल आहेत ते अनलिमिटेड डेटा
ह ते सगळे रिल्समुळेच पहिला वन जीबी अलीकड कोणाला पुरतच नाहीये.
वन जीबी चा डेटाच बंद झाला आहे
नाही हे माझ आहे वन जीबीचा
पण दिवस कमी येतात ना त्यात
हम्म
हो
माझ्या पहिला बीएसएन एच होत कळड त्याच जरा नेटवर्किंग स्लो होत त्या म आताच हम्म
आता कोणत आहे म
आता ते व्ही आयच केलंय पण त्याचा पण काय रिचार्ज परवडतच नाही
नाहीच किंवा जिओच करून घ्यायचंय
हम्म बघायचं कराच काय सगळे रिचार्ज असं वाटत हे सगळे पैसा वेस प गेल्यासारखं तयारच चास ना
होय कुठलं काय मोबाईलच वेच ते खरं आपण आता उगच आपल्याला फायदा होते म्हणून आपल्याला ते हे वाटते
ते कस चांगल्या कामासाठी आपण वापर केला करतो त्यामु ते वाटत चांगला ल्या आता एज्युकेशन ला सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन सगळे गुगल वरूनच भेटते ते ना काही जरी अडचण आ आता माझे बीस सी ग्रॅज्युएशनच्या वेळेस एक बुक्स रेफर केल्याने मी सगळं ह्याच्यावरूनच केलं मोबाईल वरूनच स्टडी करत होत ते भरपूर बेनिफिटस पण आहेत पण त्याच्या त्याच्या घेण्यावर आहे.
हो नाण्याच्या दोन बाजूं सारखा येत.
होय प्रत्येक जण चांगल्या प्रकारे घ्यायला सांग.
होय की.
आता तरी हो त्या फोनमुळे केसेस कसले, कसले घडत आहे. हम्म चालची तर बघितलीस का तु?
तेवढा टाइम नसतोय मला न्यूज
अ आता म्हणजे. आता फोनवर मी पण फोनवरच वाचत असते न्यूजपेपर अ अल्पवयीन मुलींचे अ विडिओ वडओ व्हायरल केले आणि सगळ अल्पवयीन मुलाच मिसळलेली होती त्यामध्ये. या
ते असलवा अजून सगळं डोकं फिरून घेण्यापेक्षा न वाचलेलं बरं वाटते ते मला. कुठली एखादी तरी बातमी चांगली असते का न्यूजपेपर मध्ये? एखादी पण असते सगळं ते राजकारण आणि हे असलच हॅलो.